हा कोण
अ मी सई बोलते तुम्ही कोण?
अ मी शर्मिला टिके सई मोरकर तुमचं नाव आहे ना?
होय- होय.
हा तर मला थोडी माहिती मिळा पाहिजे होती तुमच्याकडनं मिळेल का? एक दहा मिनिटात माझं बोलणं होईल. आहे तुमच्याकडे वेळ हा अ. मला ऍक्च्युली अ कर्नाटकाबद्दल थोडी माहिती घ्यायची होती कर्नाटक स संस्कृती किंवा फूड कल्चर तुमच्या इकडचं कसं आहे याबद्दल. काही माहिती सांगू शकताय तुम्ही.
ह सांगू शकतो ना तुम्हाला कुठल्या सणाबद्दल कुठल्या रेसिप रेसिप बद्दल काय माहिती पाहिजे होती म्हणजे.
कर्नाटक च प्रसिद्ध सण कुठला आहे म्हणजे महत्त्वाचा मोठा असा सण कोणता आहे?
आमच्या इथं दसरा खूप असं मोठ्यानं साजरा करतात. आणि खूप म्हणजे मुलांनाही पूर्ण ते दसऱ्याच्या नऊ दिवस सुट्टी असते ना? मग घरात नवीन नवीन पदार्थ होतात.
काय पदार्थ करता तुम्ही या दिवशी?
म्हणजे अ- अ देवी बसताना म्हणजे सगळेदेव बसताना पहिल्या दिवशी वडे असतात तिकखटाचे वडे.
हम्म.
अ म्हणजे अ सगळं छानपैकी आपण तिकिटाचे वडे त्याच्यावर एक स्वीट पदार्थ करायचा. अ कुठली डाळीचं अ काय म्हणतो आपण काय म्हणतो अ भाजी हा कुठली ही डाळीची भाजी करायची आणि अ ठेवायची आणि अ स्वीट मध्ये आपण शेवग्याच अ
हम्म- हम्म- हम्म ओके पुरणपोळी असेल अ बहुतेक.
अ पुरणपोळी शक्यता नसतेच कोण जास करत नाही म्हणजे आमच्या इथ देवीला टिकताचं जास्त आवडते म्हणून तिकताच जास्त करतात आणि सर्व देवांसाठी कुठला तर गोड पदार्थ करतात अस.
हम्म ओके. मी असं ऐकलं होत की कर्नाटकमध्ये साऊथ इंडियन अ पदार्थ हे कर्नाटकचे फार फेमस आहेत. जसं की इडली, डोसा, उत्तप्प. याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकता?
नक्कीच -नक्कीच देऊ शकतो आता
कशापासून बनवले जातात हे पदार्थ.
हे आपल अ साध राईस आपलं म्हणजे कंट्रोल्डच भात- भात लावतो ना आपण काही वेळा त्यो नाहीतर रेशनचा भात त्यो तो घ्यायचा व तीन वाटीभर आणि अ त्याला छानपक्की धुऊन ते त्याच्यात घालायच म्हणजे पाणीत भिजायला घालायचं. आणि त्याच्याबरोबर अ हेच आपली पांढरी कलरची डाळ असते ना
हम्म.
तुरडाळ नाही, तुरडाळसारखी असत्या पांढरीली लांबीच्या ती भिजत घालं उडीदची डाळ
हम्म हम्म.
आणि ती भिजत घाल
हे रात्रभर भिजवायला लागतय.
होय होय म्हणजे असं बेस्ट की आपण म्हणजे अं युजव्हली काय करतात आमच्या इथं, पूर्ण दिवस भिजवायला घालतात. आणि रात्री मिक्सरला लावतात म्हणजे सकाळी पर्यंत हा पीठ आहे ना म्हणजे फुलून येतोय आणि छान होय, छानपैकी पर्मेंटेशन होते आणि फुल्यानंतर आहे ना म्हणजे असं अ छान छान लगेच निघतात पण, तव्यावरले काही वेळा निघत नाहीत ना.
हा फर्मेंटेड पदार्थ हे पौष्टिक पण असतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यामुळे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत ते सगळ्यांना चालू शकतात. हे ना, हे कशा बरोबर सर्व्ह करायच? इडली, डोसा.
अ हे ना तुम्ही चटणी बरोबर, नाही कुठल्या तर सांबार पण करू शकता. होय, सांबार ना
आमच्या इकडचे
म्हणजे सांबार साठी आपण हे ना अ आपलं चटणी मी तर सिंपल हच्यानच करतो. काही जण जण म्हणजे काय त्याच्यात स्पेशल त्यांचा तडका मारतात असं असतय. सगळ्याकड वेगवेगळ्या गोष्टी असं प्रसिद्ध आहेत ना म्हणजे आमच्या इथं कसं आम्ही सिंपल करतो. खाली गेल्यानंतर त्यांनी भोपळा घालतात म्हणजे अ नॉर्थ, कर्नाटका साईड ला भोपळा जास्त आपण वापरत नाही. खाली भोपळा जास्त वापरतात अ नाहीतर काय म्हणतो आपण अ बीन्स जास्त वापरतात.
हम्म हम्म.
जी भाज्या आपण म्हणजे एकदम भाजी करून खातो ना, तसल्या भाज्या त्यांनी तिकड वापरतात.
अच्छा, तट्टे इडली हा काय प्रकार आहे, काय सांगू शकेलं? तट्टे इडली मी हे नाव ऐकलय
नाही नाही, मला तट्टे इडलीच्या बद्दल तेवढं काही माहीत नाहीये म्हणजे अ एकदा लहानपणी खाल्लेलं ते जरा अ होय म्हणजे असं जास्त थिक असतोय.
हम्म, हम्म, हम्म.
एकदम जाड, जाड असतोय आणि मऊ असतोय
तुम्ही कर्नाटकामध्ये कुटल्या ठिकाणी राहता?
अ आम्ही बेळगाव साईड म्हणजे आम्ही अ वरच्या साईड ला राहतो
मग बेळगाव ची खासियत सांगू शकता का कशासाठी प्रसिद्ध आहे बेळगाव?
बेळगाव मध्ये तुम्हाला जे पाहिजे ते सगळं भेटतय बघा म्हणजे असं काय कुठं जायसारखी खूप सगळी जागा आहे अ आजूबाजूला एकदम असं जवळच वीस, वीस किलोमीटरच्या आत
बेळगाव मध्ये कुंदा या नावाचा पदार्थ फार प्रसिद्ध असा ऐकायला मिळाल
होय, होय ते कुठल्याही स्वीट म्हटला जावा कुंदा असतोयच तुम्ही जेव्हा येताना कोण आल्यानंतर तिकड तिकडचा कुंदा ट्राय करा खूप जण असंच खातात ते
किंवा तिखट कसा असतो
अ गोड पदार्थ आहे तो म्हणजे एकदम अ होय, होय स्वीट डिश आहे आपल्या इथ खूप जण ज्यांना म्हणजे अस टाइम नसतोय ना करायला त्यांनी बाहेर आणून अ अ म्हणजे काय म्हणतात सणाच्या वेळी पण ज्यांना टाइम नसतय त्यांनी पण काय करतात बाहेर न आणून तेच नैवेद्याला ठेवतात म्हणजे तो एक इथला गोड पदार्थ असल्यामुळे त कशा बरोबर ही जातय म्हणजे तुम्ही जर आता ही कुंदा दुधात जरा घालू दूध आणि काय म्हणत मिक्स करून तुम्ही पिला कणी ते पण छान लागतय चपाती बरोबर फक चपाती बरोबर खाल्लाय तर तरीही खूप छान लागतय असं नाही की त्याच्यासाठी असं आपण वेगळंच काय सगळं मेन्यू करायला पाहिजे असं नसतोय
हम ह, ह आणि अ बेळगाव मध्ये पाहण्यासारखं काही आहे का?
हाय ना तिथं किल्ल्याच्या आत आहे ना एक मोठा किल्ला आहे
अ बेळगाव मध्ये जो किल्ला आहे तिथं अ प्रसिद्ध राणी होती ना आय थिंक तिच्या नावाने तो किल्ला ओळखला जातो काय?
नाही फक्त आम्ही फोर्ट म्हणतो आत्ता च्या वेळी आधीचा तेवढा हे आम्हाला काही माहिती नाही आहे त्याच्याबद्दल
राणी चन्नम्मा हे नाव ऐकलंय मी
हा ते कितूर हे त्यांनी ना ते खूप म्हणजे काय म्हणतात एकदम आपले महाराज होते ना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या टाइम मधले ते त्यांच्याच ह्याच्यात ना म्हणजे काय म्हणतात आपण त्याच टाईमच्या एरामध्ये त्यांनी एक राणी होत्या त्यांच त्यांचे हजबेंड काय झाले वारले
हम
म्हणजे असच ना षडयंत्र मुळ मग नंतरला ब्रिटिश आले त्यांनी अ त्यां आमच्या काय म्हणत अ धनध धान्यसाठी आम्हाला खूप पिडाला चालू केलतेत मग त्यांनी तरीही खूप छान बघित त्यांनी हरवल आणि दोन तीन वेळाच झालं तर एकदा ना त्यांच्या आतले जे मंत्री असतात ना त्यांच्यामुळ त्यांना पकडलं गेलं असं आहे ते म्हणजे खूप शूरवीर हे होती अस धाडशी राणी म्हणतो ना आपण तशा होत्या ते मग ते कित्तूरचा फोर्ट आहे ना तो त खूप छान आहे, तिकडचा आपण तो ऑलमोस्ट पडलाय म्हणजे ज जिथं त्यांनी राहत होते ना ती जागा थोडीफार आहे. आणि त्यांनी आपला मूल माडलेला ना म्हणजे काय म्हण त्यांच मुलगा म्हण हा त्यांनी संगोळी रा आहे दतक मुलगा म्हणत ह हा त्यांनी संगोळी रायणं म्हणे होते आणि त्यांचाही घर तिथंच आसपासच आहे गावाचे नाव वाट आठवत नाहीये खरं ते पण खूप छान आहे त्यांचं घर जिथं त्यांना असं ठेवलेलं अ सगळं ते ठेवलं अजूनपर्यंत कितीतरीही लांब नाही. बेळगाव पासून एक पंधरा वीस किलोमीटर पर्यंत आहे.
कर्नाटक मधल्या प्रसिद्ध शहरांची नावं सांगू शकताय?
होय हो सांगतो
कुठली शहर हम्म
बेंगलोर, मैसूर खूप छान छान हे तिथ द गिरी अस दे कि उडपी अस दे उडपी मित बाळकृष्णाचा एक लेख खूप सुरत म्हणजे काय म्हणतो खूप असं अ नटखटपणाचा एक ह आहे मूर्ती आहे. म्हणजे अ आणि मंत्रालय म्हणून आहे. आणि खाली खाली जात असत तस चिक्कमंगळुरू आणि कोडव असे
मला वाटतंय महात्मा गांधीजींनी पण बेळगावला भेट दिलेली होती.
होय हो, य खूप अगोदरच्या टाम
होऊ शकते
त्यांनी पण बेळगावला आलते त्या टाइमिगला होय अ हो त्या
काय काय नाव आहे त्या ठिकाणचं
मला त्याच्याबद्दल जास्त काही माहत नाहीये आम्ही लोकल असून पण आम्ही ना फक्त फिरायला जातो आपण त्याच्या
पण मला वाटत आपल्या अ ऐतिहासिक शहराबद्दल आपल्याला थोडी फार माहिती घ्यायला पाहिजे. ह ना हम्म तरच आपला इतिहास पुढे जाऊ शकतोय सगळ्यांना माहिती शकतो
लोकल असून पण काय आम्ही आमच्या कामाच्या आणि दिनचऱ्यात एवढं म्हणजे बिझी अस ो ना कि आम्हाला तेच बाहेर जायला आणि बघायला काय भेटतच नाही असं असत
तुम्ही काय करता
अं मी अजुन स्टुडंट आहे
काय शिकता तुम्ही
अं माझ बीसी ए झालेल आहे डिग्री आणि आता मी एम सी मास सा ट्राय करालोय ऍडमिशनच्या प्रोसेस मध्ये आहे होय
ओके मग आता पुढच ऍडमिशन कुठे घेणार आहे
पुढच ऍडमिशन जी आयटी मध्ये कॉलेज आहे गोपे इन्स्टिट्युशन ऑफ टेक्नॉलॉजी तिथ
हं ओके थँक्यु तुम्ही कर्नाटक आणि तुमच्या बेळगाव बद्दल खुप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
हां हां चालते धन्यवाद
हम